आवाज येतोय?
हो येतोय ना. बोला काय म्हणता? काय चाललं?
काही नाही बाई मजेत. तुम्ही?
आम्ही पण मजेत. मजेते आम्ही. काय चालल?
काही नाही बाई बसलोय. आता चहा पाणी झाला. भूक लागली होती. मॅगी वग
एकादशी कधी ये?
काय माहिती? मला माहितीच नाही. या महिनात का?
नाही नाही आता, क बारा का तेरा तारखेलाय ना. आषाढी एका
थांबात बघते मी. शिवरात्र हा एकादशी अकरा तारखेलाय. शनिवारी पुढचा.
पुढचे शनिवारीय का? हम्म हम्म. हा. तेच म्हटलं ते बटाट्याच्या पुऱ्या वगैरे कशा करतात? ते विचारावं म्हटलं तुम्हाला. येता का तुम्हाला? मला यता. हो येत ना मला.
अच्छा म, मला सांगा ना कशा करता?
अ ते काये. बटाटे उकडत टाकायचे. साबुदाणा आणि भगरेत दळून घ्यायची ती म्हणे. मी पण युट्यूब वर बघितलं. म्हणल
करुन घ्यायची का? भिजत घालायची आणि मग बारीक करायची का?
नाही नाही. तशी थोडस भाजून घ्यायचं. आणि मिक्सर ला बारीक करून घ्यायची. थोडीशी भाजून. साबुदाना अण ते. आणि त्याच्यामध्ये आलं लसणाची पे आल्याची पेस्ट. पेस्ट आणि त तुम्ही खात असाल तर मिरचीची पेस्ट त्याच्यात दाखवलं बाई मोबाईल मध्ये म्हणून मी सांगतेये.
नाही नाही आमच्याकडे आलं नाही खात उपासाला. नाही नाही. कुठे कुठे खाता बाई. पण आमच्या इथे नाही खात. कोथंबीर खाता. डांगर खाता. आमचे इथे नाही खात्री. मच्या इथे ते एखाद्या वेळेस काय हे पण नाही खात एकादशीला. भगर.
नाही का? ह खाता काही काही खाणारे. च ल खाणारे खाता.
अच्छा अच्छा.
हूं हम्म
डाळ हा म तु रेसिपी काय बोलत होत्या तुम्ही
म ते बटाटे उकळून घ्यायची मिरची बारीक करायची त्यात हे टाकायचं मिरची बारीक करून टाकायची. परत ओ जिरे टाकायचे आणि बटाटे किसनींनी किसून घ्यायचे. आणि ते पीठ ये त्याच्यात मिक्स करून घ्यायचं.
हम्म
आणि त्या पुऱ्या हाय ना अशा थापून घ्यायच्या अलगत कॅरी बॅग वर आणि तेलामध्ये तळून घ्यायच्या आणि ते सार म्हणा आमटी म्हणा दही म्हणा तू
पण ते मग हे नाही होत खूप जास्त तेलगट नाय होत.
नाय नाय तेलगट बिलगट काय नाय होत. छान होतात हे कुरकुरीत होता. आणि याचा शिरा पण करतो आम्ही राजगिऱ्याच्या
हो राजगिरीचा शिरा ते मी त डायरेक्ट बाहेरूनच पीठ घेऊन येते. बाहेर विकत पीठ भेटतं वाट त कायतरी ते तुपात परत ते त्याच्यात दूध टाक ते आणि साखर टाकून हे कून जात
हा तो पण चांगल, हम्म, चांगला लागतो तो पण छान ये.
हा आणि काय ते रताळे आणतो म रताळे आणि ते गोड रताळे हो
गुलाबजाम गुलाबजाम करतां म्हणे बायका म्हणे
हा हा करतात ना ते काय कर कसली पावडर?
मिल्क पावडर टाकून, ये थांब गं त्याला मिल्क पावडर टाकून करता म्हणे
करतात ना कोणी कोणी करत.
हा
बाकी
काय नय काय म्हणता
काय नाही बई मजेत
हम्म, काय चाललं अजून
काही नाही बसलो होतो. आता स्वयंपाक करावा लागेल ना म तेच विचार चालला होता काय बनवायचं काय बनवायचं आज नेमं की शनिवार ये ना त मग काय काय करावं काय समजणा नाई.
हा हा
आज जांभळ आणल्य आ नही शनिवारचा नही आता काय उपास हे करतां.
पहिले धरायची ग उपास आता नाय धरत आम्ही इकडे मारुतीला पण जाय शनिवारी पण आता पावसाची इतकी चिकचिक चिकचिक असते ना तिथे गाड्या जात नाही त्याच्यामुळे अनं पावसा पाण्याच घरात
कारण ते खूप छान ये मंन तिकडं त्या व्य औरंगाबाद साईड ला कोणतं गाव ये ना तिथं खूप छान मारुती ये म्हणे बाई इतका सुंदर ये आम्हाला जा दर शनिवारी जर पाच केट्या केल्या ना म्हणे त म नवसाला पावतो म्हणे तो म्हणे असं म्हणता बाई लोकं ते औरंगाबाद जवळ कोणत गाव ये काय माहिती तिथे
अच्छा अच्छा बघाव लागेल माहित नाही.
हं मोबाईल वर बघ जायचं ना, खूब जाता वो? नाव सांग ना
मी तो आता इकडे ना पाषाण मारुती तिथं ऐकलंय की तिथे शनिवारी मन्नंत मागितली का ती पुर्ण होती.
हो का म्हणजे शनिवारी मागायची
ह् हा कोणी क म्हणजे जेव्हा तुम्हाला जायचं असेल तेव्हा जाऊन यायचं पण तिथे शन शनिवारी लोकं भरपूर जातात आणं तुमची मन्नत पूर्ण झाली ना? तिथ नवश्या गणपतीचा कसय? आहे घंटी बांधायची तस तिथे जाऊन टी बांधायची असंय ते
हो का बघाव लागल मोबाईलाय का?
मोबाईला आहे. मंदिर छोटसय छानय पण मग तिथे बोलतात की दर्शन करा करायचं एकदा काहीतरी रोडच नाव सांगितलं लक्षात नाही ते आता माझ्या पण मारुती एकदम छोटासा छानय दाखवेल. मी आला का मला व्हिडओ दाखवेल. मी तुम्हाला
या मग कधीतरी आले तर आमच्याकड मग तेव्हा दाखवा आम्हाला
हो, हो नाही तर तुम तुमच्याकडे हे नाही ना?
काय? नाही ना त्याच्याकडं नाहीय. माझ्याकडे व्हॉट्सअप चालू इनस्टानाही चालू केलेलय तुम्ही आलं तर खोलून घेऊ आपण मग नाही का?
चालेल ना करून देईल तुम्हाला काही जास्त काही लागत नाही फक्त तुमचा फोन नंबरच लागतो. बाकी काही नाही लागत
हा त्याच्यावर खूप चांगल चांगलं येत म्हणे रसिपी पण खूप छान छान दाखवतात तरुणय असं म्हण
हो आ ते आपलं असं असत. आपण जे बघू ना ते येत आणि आपले काही विचार चालू असता ना डोक क्या किंवा का मनात ते पण तिथे लगेच आपण समोर आपण म्हणलो ना की आता मला सगळे कपड्यांबद्दलच विचार येतो आपल्या डोक्यात तर थोड्या वेळा आणि आपण तो इनस्टा ओपन ज केला ना? आपल्याला सगळे कपड्यांचे व्हिडिओ दिसत असतील
होत पण?
ते ए आय आहे ना त्याच्यामुळे ते बरोबर ते मोबाईल आपलं सगळं ऐकतो
हो का? हम् मला काय माहिती नाही बाई एवढं मोबाईलच
कोणी आता आजकालच्या बायकाने वापरत, को इंस्टा हे नवीन नवीन छोटे छोटे पोरय ना हे जास्त आता इन ते फेसबुक वगैरे वापरायचे आता नाही ते वापरत इंस्टावरच सगळे जास्त वापतात व्हिडओ टाका आणि रोज नवीन नवीन अपडेट रोज नवीन नवीन अपडेट येता तुमच्या गावाचा पण दिसतो लो लोक ब्लॉगर बनवतात ना? ते ब्लॉक टाकतात आज इकडं काय केलं काही नाही केलं. हा हा
इथं टाकलं तर ते येईल का वो माझं?
येईल ना तुम्हाला अकाउंट खोला खोललं किंवा मग तुमचा जे अकाउंट खोलं ना आपण तर ते प्रायव्हेट न कर त्या पब्लिक करू म्हणजे सगळ्यांना दिसेल ते तुमच्या रेसिपी.
मग त्याच्यावर लाईक केले तर पैसे भेटतात म्हणे भरपूर पैसे भेटतात म्हणे. आमच्या पोराला सांगितल मग. अरे तू पण कर इतक छान ऍक्टिंग करतो तो आमचा छोटा पण तो ऐक एकतच नाही आमचा वाला पोरगा खूप छान छान करतो तो. परवाच्या दिवशी एकदम भारी अँक्टि ग केली त्याला म्हटलं इंस्टावर टाक कोणाकडुन तर तो म्हणतोय माझा एवढं फॉलोवर नाही म्हणे पोर म्हणे.
अ करत करत बरोबर जमत लोकांना जर आवडायला लागल ना आपोआप ते आपल्याला फॉलो करतात.
हो का मग मी सांगाव लागेल मग त्याला आला तर सांगा त्याला समजून आमचा नाही का.
हा हा सांगेल ना त्याला. तो काय मला खूप दिवस झाल भेटलाच नाही शाळेत वेळेत जातो का आता.
हां त्याला हा छोटा आहे शाळेत जातो तोला शाळेत जातो
अच्छा झाल का तुमचं जेवण वगैरे बनवून झालं?
नाही नाही जेवण नाही झाल अजून.
स्वयंपाक नाही करायचा?
करायचाय ना चालय आता.
हां
हां
बाकी काय चालय
काही नाही बाई हेच आपल घरातल चालू आहे. म्हणुन वाटलं विचाराव तुम्हाला काय चाललय. काय नाही एक एक एक काम चालू आहे आमचे.
माझे तर भांडे पडले भांडे घासत होती. तेवढ्यात तुमचा फोन आला घेतल बसून आता अर्धा तास. काय आता हलणार नाही मी तिथून.
हा हा आता आम्हाला काय मसाले भात करायचा आहे. काही बुंदीरायता करायचं आहे काही शेवायाची खीर. हा आवडतो पोरांना शेवयांची खि खीर करी
ह आवो दूध पण आणि दही पण कसं चांगल लागल.
अहो ते रात्री खायचं आता का एवढ थोडी एक खट्टी खायच आणि पनीरची भाजी करी. पोरांना आवडती थंडीच.
अच्छा नाही बाई आम्हाला पनीर बिनीर नाही आवडत. खाल्ली ते एवढी कुठे ग्रेवी नाही पनीर बिनीर नाही आवडत. आम्हाला
ते खिसून पनीर करताना ते मी युट्युब वर बघतो ना आम्ही.
ते पनीर बुर्जी पनीर हा पनीर बुर्जी. किंवा भरपूर प्रकारे असे ते पनीरमध्ये सगळ्या भाज्यांमध्ये थोडं थोडं पनीर टाकल का. ह्या भाजीचं कोल्हापुरी पनीर हे पनीर ते
हा ते पोर बघतात ते आणि करायला लावत मग तस ते याच्यावर मोबाईल वर पाहुन पाहुन.
तुम्ही यूट्यूबवरून पाहून पाहून शिकता वाटत सगळ.
हा मग ते पोर बघितल का तो आमचा छोटा आहे ना तो बघतो आणि तो सांगतो मम्मी असं कर मम्मी तस कर मग कराव लागत अस.
त ते रीलसे. ती ना नवीन ती बनवायची ना मम्मी प-पोरगं म्हणतो मम्मी काय बघती य. मम्मी म्हणते हे बघते मी, ते बघते मी आण संध्याकाळी पोरग येत मम्मीला विचारत मम्मी तू काय बनवती आज मम्मी म्हणती मी खिचडी बनवतीय आज.
नाही आमच्या वाल्यांना तसं नाही चालत आमच्या वाल्यांना लागत. पोरांना उभ राहून कोरूनच घेता स्वयंपाक नाही का? सगळं करण्यापासून सगळं सुरुवात करतात ते म मध्ये, मध्ये आपण. आपण घुसायच आपण पण मग थोडेशे काम करायचे मग ते पण करता. पोरगी पण खूप काम करते, हा सगळे करू लाग आता ती पोरगी मोठी पण खूप कामं करती, आणि लहानी पण करती. सगळ तयारी करून ठेवती मग फक्त भाज्या फोडणी घालायचं ते मग तु छोटा येतो मग तो करतो मम्मी हे करतो, मम्मी ते कर. म करतात ते छोटे छोटे पोरं. करता कधी कधी, हा मग काय त्यांना आवड हे ना करायची. हा नाही मदतच नाही पण त्यांना आवड हे ना करून. काय काय खाता म पोरं अस कधी मॅगी बनव कधी काय बनव पास चालु होता हा!
त्याला जर किचन मध्ये आवड असेल ना, त त्याला मास्टर शेप मध्ये जे असतात ना.
हा!
पण म ते इथे नाही ग मोठे मोठे क्लास लावा लागतात. आणि म ते बाहेर दे-देशात जाऊन मग तिथे त्यांना जॉब
का बरं आपल्या गावात नाही होत.
नाही आपल्या नाही आपल्या-आपल्या गावात आहे एका ठिकाणी. मला काही गा नाव नाही आठवत हे पण मग ते बाहेर देशातच जावं लागतं इथं काही चालत नही.
शिकायला का पैसे बि लय घेत असे मग ते लोकं.
लई पैसे घेतात, लय पै लाखो लाखोनी. हा लाख लाखच्या घरात फी हे त्यांची तसं त्यांना पगार पण तसाच असतो ना.
हा तिचा एवढं त पैसे पाहिजेल आपल्याकडे ते भरायला.
एकदा विचारून बघा कुठे होत असेल त पोराला जर आवड असेल त.
त्याला खूप आवड हे खायची बी आवड हे, न करायची बी लयी आवड हे त्याला. खूप चालूच राहत. हो हो चाललं ठीक हे चालल या मग हो हो चालल हं बाय.
बाय,